मी पण मजेत आहे. हा आज आपण, आवडते अन्न प्रकार, आपले म्हणजे फेवरेट टाईप ऑफ फूड म्हणजे आपण, आवडते अन्न प्रकार या विषयावर चर्चा करूया. कारण अन्न हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे.
हो. म्हणजे तो अगदी बरोबर. म्हणजे तो, म्हणजे हो. नक्की अर्थवा हा आपल्या जीवनाचा महत्त्व भाग हे प्रत्येक प्रदेशात आणि संस्कृतीत वेगळ्यांच्या प्र कधी म्हणजे म्हणजे पदार्थ आढ आढळतात. आपली
हो बरोबर. म्हणजे अन्न हा आपल्या जीवनाचा खरंच महत्त्वाचा भाग आहे. कारण, प्रत्येक प्रदेशात आणि संस्कृती वेगवेगळ्याच्या प्रकारे अ पदार्थ आढळतात. म्हणजे भारतात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे म्हणजे उ उत्तर भारतात पंजाबी आणि मुंग आता मुंगलई पदार्थ, दक्षिण भारतात इडली डोसा वडा वडा आणि सांबर तर महाराष्ट्रात पोहे, मिसळपाव आणि भाकरी आणि पुरणपोळी असे अनेक पदार्थ लोकप्रिय आहेत.
हो. अगदी बरोबर आणि भारतीय म्हणजे, खाद्य पदार्थांमध्ये तर मसाल्या ह्या वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे, पदार्थाचे म्हणजे बेकरी चव आणि सुंगध येतो.
बरोबर म्हणजे आपण अ याशिवाय चायनिज आता इडली मॅक्सीन आणि कॅनीटल खाद्यपदार्थे आजकाल लोकप्रिय झाले आहेत. पण पिझ्झा पास्ता नू नुडल्स आणि मंचुरियन यासारखे पदार्थ अनेक ठिकाणी सहज मिळतात. पण चोविष्ट अन्ना बरोबर आरोग्याची काळजी घेणे ही फार महत्त्वाचे आहे फळे, भाजी ज्या डाळी कडधान्य आणि पौष्टिक धान्यचा आहार समावेश केला पाहिजे
अगदी बरोबर आणि म्हणजे तो पौष्ट आणि तो म्हणजे अगदी बर म्हणजे फास्ट फूड आणि जंक फूड तर आधुन, मधुन ते खावे पण त्या म्हणजे त्यांचे अतिसेव टाळणे म्हणजे असंतुलित आहारमुळे शरीर निरोगी आहे आणि आत पतांची विविध ही भारतीची एक मोठी खासियत आहे की वेगळ्या ज्या राज्यातील खाद्य संस्कृतीमुळे आप पल्या देशातील भोजन अधिक समृद्धी झाले आहे
बरोबर म्हणजे फास्ट फूड आणि जंक फूड खर म्हणजे खरं अधुून मधून खावे ना तर ते अतिसेवन टाळावे पाहिजे आणि खरंच अन्न प्रकारामध्ये विविध विविधता ही भारताची एक मोठी खासियत आहे कारण वेगवेगळ्या राज्यातील खाद्य
देशातील भोजन अधिक समृद्ध झाले म्हणजे आवडते अन्न या विषयावर केवळ म्हणजे चविपुरत त्यामुळेच तिथनं आपल्या संस्कृती परंपरा आणि आरोग्याशी जोडले आहे
अगदी बरोबर शेवटी तो असे म्हणतात येईल की कोणत्याही अ प्रकार असतो की तो स्वच्छताचा आणि पौष्टिक हे महत्त्वाचे आहे आणि अगदी बरोबरच आणि आरोग्य याच्या योग्य समातो खारूक आत त्या आनंत घेतला पाहिजे आणि आजही आपला म्हणजे खूप छान हे आहे
बरोबर म्हणजे खरंच म आता लोकांचे आवडते खाद्यपदार्थ त ये ना तर चवीनुसार आणि प्रदेशानुसार कही वेगवेगळे असू शकतात पण तरीही मिसळ पाव आणि पेडले पिठले भाकरी हे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय आणि आवडते प्रकार कार आहे म्हणून आपण ते आता खूप सारे लोक पदार्थाची रेसिपी पण मागतात महाराष्ट्रीयन कोणत्या विशेष भागातील खाद्यपदार्थाचे बदल म्हणजे खूप सारे प्रकार आहे खाण्याचे आणि खूप सारे आपण ते नवनवीन पदार्थ खातोय पण ते कसे बनवायचे काय बनवायचे आणि आपल्या आरोग्याला कोणतं चांगलं आहे ते आपण आहार घेतला ना तर खरंच खूप छान राहील
हो एकदम बरोबर आणि तो म्हणजे तु खूप की अ म्हण ते म्हणजे आपलंही जीवनाचा महत्त्व भाग आहे
हो म्हणून आपण अ प्रत्येकना आता, आता सण उत्सवामध्ये विशिष्ट गुढी पाडवायच्या किंवा होळी बनवलेली जानेरी गोड पोळी यात हरभरा डाळ आणि गुळाचे सारण भरले जाते म्हणजे भाजी वांग्याची भाजी आणि डाळिंबा पासून बनलेली आ मराठी सनाचा म्हणजे महत्त्वाचा भाग आता मुंबई सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड बटाट्याचा वडा आहे
छान मला तो म्हणजे डिश म्हणजे दक्षिण भारतीय म्हणजे पदार्थ खूप आवडतो ताट ईडली डोसा सांबर आणि नारळाची चट हे माझे आवडते पदा मला अधून म्हणजे आ मधून ही म्हणजे पावभाजी पाणीपुरी पुरी आणि भेळ खाल्ल्यावरही आवडते.
पण आवडते सर्वांना हे चाव ते पण त्याच्यामध्ये आपण हे पण घेतल पाहिजे प्रोटीन कोणत हे. काय ते प्रोटीन पण घेतल पाहिजे तर आपल्याना म्हणजे आपल आरोग्यही चांगल राहील.
प बरोबर की पोष्टिक आणि संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. ताजी फळे भाज्या क म्हणजे कडे धाने म्हणजे दूध आणि सुकामेवा यांचा आहार समावेश अस असावा. आजकाल फास्ट फुट आणि आकर्षात खूप आणले आहेत आणि पण जास्त फास्ट फूड खाल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे गरजेचे जे अंतर अधिक चांगले आहेत.
आणि भारतीय जीवन इतके वेगळे कशामुळे होते म्हणून विशिष्ट प्रादेशिक पदार्थ सहसा कुठ कृतिक आणि धार्मिक प्रभावांची अनोखी जोड जसे की सुगंधी मसाले- जेव्हा भारतीय खादयपदार्थाचा उल्लेख केला जातो तेव्हा आवडीचे शोध शोधण्यासारखे ते बरेच काय आहेत कारण भारतीय खाद्य पद् खाद्य पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणावर ओळखल्या जाणाऱ्या आयोनिक ब्रेड आणि कधी तसेच गजम नागिरी स्ट्रीट फूड स कृती सेलिब्रेटी दिशेश आणि भारतीय खाद्य पदार्ाचे डोलेआमन म्हणजे जे बनवणारे असतात ना ते रंगींबिरंगी तयार केलेले अन्न म्हणजे बनवतात म्हणजे आता मिठाई आवडते हे पण खूप छान लागत म्हणजे आहारामध्ये आपण प्रत्य तेक खाल्ले पाहिजे पण चपाती पोळी ही फार महत्त्वाची आहे.
हो अगदी बरोबर योग्य आहार घेतल्याने शरीर निरोगी राहते आणि तो ऊर्जा हम
बरोबर म्हणजे
आणि आपल्या आवडतीचे पदार्थ खाऊन पण नेहमी पौष्टिक आणि संतुलित आहार प्रधान देऊया.
बरोबर म्हणजे आपण थाळी हा विशिष्ट भारतीय खाद्य पदार्थ पेक्षा खाण्याची शैलीची अधिक संदर्भ घेतो पण परंतु पारंपरिक भारत ते जे खाद्य पदार्थामध्ये तेचे महत्वाचे स्थान आहे ना ती थाली एक गोल थाळी आहे जी दक्षिण आशिया आणि कॅर्बोनिया मध्ये अन्न देणाऱ्यां देण्यासाठी वापरली जाते ती पण खूप महत्त्वाची ते असले तर आपण त्याच्यामध्ये गोड पदार्थ तिखट पदार्थ खाऊ -खाऊ शकतो.
खरच आणि तो घरच्या जेवणाची तर चव आणि पौष्टिकच्या कोणत्याही हॉटेलच्या जीवनात म्हणजे जेवनात मिळत नाही आणि आज चालू मुलांना तर पिझ्झा बर्गर आणि नूडल्स जास्त आवडतात पण ते पदार्थ अ अधून मधून म्हणजे खायला हरप- हरप नाही पण रोज अ पदार्थ खाणे आरोग्यासाठी नाही मग आरोग्यही म्हणजे आहार कोणत्याही गोष्टीचा समावेश असावा नाही.
बरोबर म्हणजे आपण हो आपण जर वस्तूच्या वस्तू आणि आपण नीट म्हणजे नीट नेटके खाल्ले ना तर आपल चांगल राहत.
हो आणि तो म्हणजे अगदी बरोबर त अनंतर हे पुूर्ण भ्रमत आहे की ताट जेवढे आवश्यक आहे तेवढेच वाढ वाढवे आणि अंत्रणच्या आधार करावा, ज्यांच्या चर्चेतून एक गोष्ट नक्की समजली‌. हे म्हणजे, एव म्हणजे, एव महत्त्वाची आहे. पण आरोग्य तही तर होऊन अधिक महत्त्वाचे आहे. म्हणजे आवडी- म्हणजे आवडीचे पदार्थ खावेत. पण संतु -म्हणजे संतुलित आणि पौष्टिक आहाराचा नेहमी प्रदान घ्यावे.
बरोबर! म्हणजे आपण आरोग्यासाठी वस्तू जर घेतले ना तर आपल्या चव इष्ट वस्तू नाही आपण खायला पाहिजे, बाहेरचे जे अन्न असत ना. ते हेल्दी अं हेल्दी फूड खायला पाहिजे. जंक फूड खायल्याने पिझ्झा वगैरे जे असतं ना त्याच्यामध्ये आपल्याना मैदा मसाले किती असत ते आपल्याला माहिती नसत, तर अ पण घरच्या वस्तू तेच बाहेरच्या वस्तू जर आपण बनून खाल्ली ना तर खूप छान घरीब बनू शकतो नाही आपण स्वच्छता पण आपण स्वच्छ ता म्हणजे कशी अ बनवायची स्वच्छता कसं राखायची ते पण आपल्याला मल -माहिती असतं. आणि बाहेर बाहेर म्हणजे चोविष्ट लागतं पण ते वस्तू खराब असतं.
एकदम बरोबर मला मिसळ पावन, पावभाजी आणि मसाला डोसा खूप आवडतात. पण आवडत त एखादा म्हणजे खाते ते योग्य आहे, की कोणत्याही पदार्थ प्रमाणात खाल्ला तर म्हणजे आनंदही देतो, आणि -आणि आरोग्यही त्रास होत नाही. आणि आजकाल अनेक जण बाहेरचे अंतर जास्त खातात.
बरोबर! म्हणजे खरंच. आपण जर आरोग्यासाठी जर वस्तू आपण डाळ, शाक, भाज्या आता पावसाळ्या ऋतूननुसार आपण वस्तू जर खाल्ले ना तर हे आपल्यासाठी जीवनामध्ये फार महत्त्वाचे असतात आणि श आपण प्रोटीन वस्तू पण खाल्ली पाहिजे, फळ- फळ भाज्या खाल्ल्या पाहिजे. हिरवेगार जे भाज्या असतात ना त्याच्यामध्ये तर फार प्रोटीन असतात, तर आपण- आप आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. नाहीतर आपण जर जेवणामध्ये म्हणजे खूप साऱ्या व्हरायटीज आहे.
अगदी बरोबर आणि अगदी बरोबर! म्हणजे योग्य आहार आणि नियमित व्यायाममुळे म्हणजे शरीर निरोगी राहत. मला वाटतात की मुलांनाही लहानपणापासूनच चांगल्या खाण्याची सवय लावाय हागायला पाहिजे. पौष्टिक कातरही सवय लागली तर त्याचे आरोग्य चांगले राहतील आणि तो आधी उत्साही राहतील.
बरोबर म्हणजे! हो आपण रोज वस्तू खाल्ले ना तर हम, म्हणजे नवनवीन आपल्या जीवनामध्ये खरंच खूप टाईप्स ऑफ फूड म्हणजे असतात ना तर खूप टाईप आहे खूप म्हणजे खूच टाईप आहे आपणां सांगू शकत नाही एवढे. टाईप आहे पुढचे तर आपण त्याच्यामध्ये आपण आता आपल्या संस्कृतीमध्ये महाराष्ट्रामध्ये को म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या आपण जे जिथती आता राज्य आहे कोणामध्ये काय चालतो, कोणामध्ये काय आता महाराष्ट्रामध्ये काहीतरी चालतं, बँंगलोरमध्ये, तर पंजाबमध्ये, अ ओडिसामध्ये म्हणजे खूप सारे ठिकाणं आहे, तर तिथं तिथं संस्कृती कोणती आहे खाण्याची? तर आपली संस्कृती आपण कोणती आहे त आपण खायला पाहिजे, पण आरोग्याला चांगलं वाटेल.
अगदी बरोबर, अगदी बरोबर, चला पोस्ट म्हणजे चला आता पोस्ट कि कार घेऊ आणि अंतरांचा आदार करूया आणि निरोगी जीवन जागूया धन्यवाद!
बरोबर हो आपण शिक्षणे व्यक् म्हणजे.